हो. हॅलो.
हा बोला.
हॅलो मॅडम तुम्हाला आवाज येत का माझा.
हो हो येतय.
अ ठीक आहे, क्लिअर आहे, ना माझा आवाज.
हो क्लिअर येत
ह बर आपण ह टास्क कमप्ट करूया आपण फॅमिली म्हणजे. परिवाराबद्दल बोलूया. चालेल तर मला सांगा आधी तुम तुमच्या मते परिवार म्हणजे काय.
तुम्ही सांगू शकता का मला परिवार म्हणजे काय.
परिवार म्हणजे काही सर्व आपण एकत्र असतो सर्व फॅमिली आपली एकत्र असली म्हणजे त्यात. आपला पूर्ण परिवारच म्हटलं जात ना.
बरोबर म्हणजे मी तुम्हाला त्यात थोडक्यात माहिती सांगते थोडीफार. बघा म परिवार म्हणजे काय हा समाजाचा मूलभूत. आणि सर्वात महत्त्वाचा घटक आहे, म्हणजे समाजामध्ये आपण एक परिवार म्हणूनच. वागतो की नाही.
हो हो.
व्यक्तीला जन्म प्रत्येक व्यक्तीचा जन्म परिवारातच होतो, आणि त्यांचे संगो पण शिक्षण संस्कार व व्यक्तिमत्वांचा जनगणना परिवाराकडूनच होते. त्यामध्ये प्रेम आपुलकी विश्वास सहकार्य आणि. द मूल्याची शिकवत. परिवारातूनच मिळते बरोबर आता प्रत्येक म्हणजे कोणाची. ण वागणूक वगैरे आपल्याला कळते तर त्याच्या परिवारा कडूनच त्याच्यात येते ती गोष्ट. बरोबर ना म्हणजे या मूल्याचे शिक्षण तो कुठून घेतो. परिवाराकडून घेतो त्याच्या हू म्हणूनच परिवार काय म्हणतात समाजाचा पाया अस म्हटले जाते बर म्हणजे परिवारामध्ये रक्ताची नाती. विवाह किंवा दत्तक काात दत्तक पण घेत क लोक ऍडॉप्ट करतात समजा एकत्र जोडले जातात व्यक्तींचा समूह पूर्ण व्यक्तींचा प्रेमाने सं संपवलेला एक. जो हे असतो समूह. परिवार त्यालाच परिवार असे म्हणतात बरोबर. परिवारातील सदस्य एकमेकांना दुःखात सुखात सहभागी. होतात एकमेकांचा आधार देतात आणि जीवनातील प्रत्येक टप्प्यावर ते एकमेकांना. साथ देतात बरोबर ना हू आपण परिवी परिवाराचे प्रकार पडतात बघा. म्हणजे काय संयुक्त कुटुंब म्हणजे आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये जॉईंट फॅमिली असते. हा त्यालाच म्हण नंतर. त्याला म्हणजे संयुक्त कुटुंब म्हणजे काय की ज्याच्यात आजी आजोबा आई वडील काका काकू भाऊ बहीण आणि इतर न नातेवाईक एकत्र राहतात ह त्या कुटुंबात कुटुंबात कस कर की न्यूक्लिअर्स फॅमिली जे एकटे राहत. फॅमि त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम असत अस म्हण. कारण जास्त जिथे जास्त लोकं तिथे जास्त प्रेम हा बरोबर म्हणजे सहकार्या आणि परंपरा पण तिथे जास्त फॉलो के जातात. मानल्या जातात भावना पण अधिक
एकाच कुटुंबात एकाच कुटुंबात तीन तीन पिढी असतात आजजी आजोबा आजोबा आई बाबा आणि बहीण भाऊ.
णे त्यांना काय म्हण आपण संयुक्त कुटुंब म्हणतात पण आताच्या कशी जीवनशैलीनुसार शिक्षणासाठी म्हणा. किंवा व्यवसाय साठी म्हणा जॉब वगैरे सा न्युक्लिअस फॅमिली जास् झालेल्या आहेत जॉईंट फॅमिली इतक्या राहिल्या नाही आहेत आधी सारख्या म्हणजे ते कचं लहान कुटुंबामध्ये रुपांतर होऊन जातं ज्याच्यामध्ये फक्त आई वडील त्यांची मुलं असंच छोटस एक. लहान कुटुंब असते चार तीन जणांचच फक्त
च्या पिढीला माहिती नाहीये जॉईंट फॅमिली म्हणजे
ते कस राहतात मतभेद आता कस. ज फमली मत जा होतात आधीचे लोक असे नव्हते ना त्यांचा स्वभव वेगळा हो.
वेगळा होता.
मिळा होते मिळून पण जायचे पण आताचे लोक तसे नाही राहिले. हम्म. असेच मग आपल्याला काय पर तुम्हाला माहितच असणार की परिवार म्हणजे एक आधार ंभच एक तर माणूस तर जगू शकत नाही. त्यांच्या आई वडलांशिवाय तर नाही जगू शकत म्हणजे कस व्यक्तीला प्रेम सुरक्षितता आणि आधार वाट आधार कुठून भेटते. आपल्या परिवाराकडूनच भेटते म परत चांगले सं कार आजी आजोबा घरात असले की कसे चांगले संस्कार होतात. आणि नैतिक मूल्य शिकायला मिळते. परत व्यक्तिमत्त्व विकासासाठी योग्य वातावरण तयार होते. परत संकटाच्या काळात मानसिक व आर्थिक मदत पण मिळते परिवारला की सामाजिक जबाबदाऱ्या आणि शिस्त यां ण हो त्यां सगळ्या गोष्टी आपण कुठून शिकतो परिवारगराकडूनच शिकतो. बरोबर. सगळ्यांची कशी जागा वेगवेगळी असते आता आई आई म्हटलं की कस आई. ही मुलांची पहिली गुरु असते म्हणतात बघा?
हो.
मुलांचसंगोपन करते आणि प्रेम देते आणि चांगले संस्कार पण आपली आईच घडवते. परत बाबा म्हणजे वडील कुटुंबाचे मार्गदर्शक असतात ते कुंटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. स्वतः मेहनत घेतात आणि मुलांना योग्य दिशा द्या. त्यांच ते काम करतात बरोबर. रआणि जर आता आजी आजोबा आहे घरात. तर साहजिक आहे जर आजी आजोबा आहे तर ते काय करणार संस्कार देणार लाड पुरवतात आजी आजोबांचं जास्त काम असतं लाड पुरवणं. त्यांचे परंपरा जपणं रूढी जपणं. जीवनाचं मूल्य शिकवणं हे की नाही. तसच जर भाऊ बहीण घरात आहे एक लहान समजा मोठे भाऊ बहीण असले तर ते एकमेकांचे मित्र होऊन राहू शकत. सहकार्य करतात आधारस्तंभ बनतात. आणि आनंद आणि दुःख दोन्ही एकत्र वाटून घेतात की नाही.
हो
आता परिवाराच्या मूल्यामध्ये काय काय येणार मग हेच येणार की प्रेम आदर विश्वास- सहकार्य प्रामाणिकपणा जबाबदारी त्याग एकता हे आपण कोणाकडून शिकतो आपल्या परिवाराकडूनच शिकतो. हम्म तुमचं काय मत आहे याबद्दल म्हणजे मी जे बोलते ते तुम्हाला समजतय का?
मौसम मस्त आहे ना?
हा तुम्ही काय सांगू शकता मला परिवाराबद्दल.
आणि तेच आता परिवारात एक- एक सोबतच सर्वांनी राहायचं.
हम्म तेच म्हणजे परिवाराचा आपल्या जीवनात खूप मोठं स्थान आहे कीनी त्याच्यामुळे आपण इनकमप्लीटच काहीच नाहीये. बरोबर आता मी तुम्हाला ना आदर्श परिवाराचे काही वैशिष्ट्य सांगते? तुम्ही मला सांगा म्हणजे तुम्ही पण सांगा तुमचे पण मत मला सांगा? म्हणजे कस सर्व सदस्यांमध्ये परस्पर आदर असतो. आदर्श कुटुंबामध्ये परत नियंत्रण एकत्रितपणे घेतले जातात त्यांचे काय? काय जे आपण नियंत्रण म्हणजे काय कि आता काही का आपल्या हच्यात हे. प्रोग्रॅम आहे त्याचे नियंत्रण परत त्यांचे त्याच्यात घडणारे. तीर नाही अस कराय तच करायच कस सोबत बस- एक आपण कर- करतो ना परिवारामध्ये सगळ्यांचे मत- महत्त्वाचे दिले जातात महत्व दिले जाते प्रत्येकाला वेगळं महत्व असं- परत वाद असले समजा वाद झाला तर फॅमिली मोठी म्हटल्यावर वाद होणारच पण त्या वा म संवादन करून एकमेकसोबत बोलून ते सोडव-
बोलून एक एक सोबत बसून.
सोबत बसून त्यांचे पण मत माहीत करून घेणं आपले मत त्यांना सांगन. नंतर आनंद आणि दुःख सर्वजण मिळून वाटण. घेण बरोबर आता कस झालं कनी आत आधुनिक काळातील परिवार कसे झाले आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक कुटुंब लहान झाले. हे की नाही तंत्रज्ञानामुळे संवाद पण सोपा झालाय पण तरी प्रत्यक्ष भेटून जे होते ते इथे नाही होत हि कि नाही बरोबर कि नाही हा म्हणजे कसं आता कसं तंत्रज्ञानामुळे भेटी कमी झाल्याय त्यामुळे परिवारातील सस सदस्यांनी एकमेकांसाठी वेळ काढ थोड कठीण जात एकत्र जेवण कठीण होत चर्चा करणं कठीण झालंय सण उत्सव साजरे करणं पण थोड क
कध झालेलं आहे आता का पूर्ण फॅमिली राहिली सर्व दिवस आनंद जातो
तेज असं काही असलं पण समजा एकटेपणा वाटत नाही पूर्ण फॅमिली असली
हो
काही आपल्या मनात पण असल तर आपण सगळ काही
सगळं शेअर करू शकतो घरातल्यांना.
तेच आणि ते आपल्याला त्याच्यावरच सोल्युशन पण देतात.
ह वेगवेगळ्याच वेग वेगवेगळ्यांचे वेगवेगळे शोधूषण असतात.
हो बरोबर! ते आधार देतात आपल्याला. मध्ये असलं की आधारस्तंभ होऊन ते आपल्या सोबत उभे राहतात. तस भाऊ भाव बहिणीचं नातं झालं. एका आईचं आणि आईचं आणि जे बाबाचं नातं झालं तर हे सगळे नातेमुळेळूनच एक परी वार बनतो.
त्याच्यामुळेच आपण समजा या समाजात जगतो. एक आपली ओळख असते परिवारामुळेच! आपली एक ओळख निर्माण होते समाजामध्ये, परत काय कोणत्याही कामासाठी आपली एक ओळख निर्माण होते वेगळ्या प्रकारची कशामुळे आपल्या परिवारामुळे आपल्या परिवार दिलेल्या आपल्या संस्कारमुळे हे की नाय. हम्म हॅलो!
हा बोला ना.
हॅलो!
हॅलो!
हा आवाज नाही येते का?
येतय ना बोला ना.
हा समजते ना तुम्हाला मी काय बोलते ते तर?
समजतंय.
तुम्हाला महत्त्वाची वाटत आहे किती माहिती?
मग महत्व आता फॅमिली परिवारच म्हटला तर परिवारच महत्त्वाचा असतो ना?
बरोबर तेच एक महत्व
हा परिवारातली माहिती म्हणजे महत्वाचीच आहे ना ती.
हो बरोबर.
परिवारच महत्त्वाचा आज!
हो.
मोजकेच बघायला भेटतात.
हो म्हणजे आता ना अस जॉईंट फॅमिली अशी राहिलीच नाही जास्त करून म्हटलं तर न्यूक्लिअरच फॅमिली जास्त बघायला भेटतात. पण आता कायच जणांना दैनंदिन जीवनच तसं झालेलं आहे. शिक्षणासाठी म्हणा, व्यवसायासाठी म्हणा, बाहेरगावी जावचं लागतय. त्याच्यामुळे काय, जाच लाग ते, त्याच्यामुळे काय होतं की एक फॅमिलीची, हे तयार होऊन जाते. पण तरी आता हे सण वार असतात तेव्हा आपण एकत्र येतोय समजा तेवढंच, म काही कार्यक्रम असला तेव्हा येतो तेव्हाच किती छान वाटते सगळे एकत्र आल्यावर ती. सगळ्यांचे मतं महत्त्व सगळ्यांच वेगवेगळं असते म्हणजे, म्हणजे काय एका परिवारामध्ये सगळ्यांची एक स्थान वेगळं असते, एक महत्त्व वेगळं अस, ते, आणि परिवार म्हणजे एक गोष्टच वेगळी आय, ह, हे की नाही? हम्, चला समजलं मग तुम्हाला सगळं? चालेल! ठेवते मग.